हॅलो. हॅलो. हॅलो.
हा.
हा हो हो येतोय मी ते पहिल्यांदा ऑपरेट करते तर मलाही ते आयडिया नाही
हा हा ते तसच होते मग एकदा सवय झाली की होऊन जाते
एकदम कुठे जाऊ असं ते लक्षात नाही आलं
हो हो.
चला सांगा तुमच्या गावाचं
ह काय गावाचं पाऊस नाही अन काही नाही किती गरम गरम होतय सगळं
इकडे आहे थोडाफार गरम तर नाही होत. ते नाशिक तर अस आहे, तुम्हाला माहित असेल
हो हो.
अमरावती आणि तिकडे ते नागपूर वगैरे गरम आहे ना?
हो खूपच. अमरावती तर आता खूप गरम व्हायला लागलय
मुंबई मुंबई इकडे गरम आहे, नाशिक आणि इगतपुरी जवळ जवळ असल्यामुळे जरासं हवामान इकडे थंड असतं.
हम्म हम्म इगतपुरी नाशिक जवळ येतं नाही का?
हो.
अच्छा हम्म हम्म.
पुरीला लोक मोस्टली आता ह्या दिवसात फॉग बघण्यासाठी येतात. हा म्हणजे टुरिस्ट सारखच आहे ते आणि पहिले खूप ग्रीनरी होती म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं आहे ना.
हम्म हम्.
खूप ग्रीनरी असायची पण आता तर खूप ते डेव्हलप झालंय तर तेवढी ग्रीनरी गायब केली आहे त्यांनी तरी आहे तो म्हणजे तिथे असे रिसॉर्ट वगैरे बांधलेले आहे.
हा हा.
तर येतात मुंबईचे लोक तर मोस्टली येतात तिथे फिरण्यासाठी शनिवार रविवार.
हो का. अच्छा हम् बघा कशी नवीन माहिती मिळते ना. म्हणजे नाव ऐकलं होतं फक्त एक. पण कुठे असेल हे. माजत नाशी अस अस.
नाशिक अ इगतपुरी काही जास्त अंतर नाही लोक डेलीच. अपडाऊन करता एखादा तास लागत असेल. एक तास पण नसेल लागत स्वतःची गाडी असली तर पंचेचाळीस मिनिटात तो पोहोच. च नाही जाऊ.
हो का म्हणजे पन्नास एक किलोमीटर.
हा तेवढंच आहे जास्त नाही आहे तुमच्या अमरावती. काय खास आहे.
आमच्या इथे अमरावतीला अंबाबाईचं मंदिर आहे अंबादेवी आणि एकविरा देेवी मंदिर आहे. जागृत देवस्थान आहे.
अच्छा.
हा आणि कौंड्य. पूर वगैरे येतं ना अमरावतीमध्येध्ये कि जिथून कृष्णानी रुक्मिणीला पळवून दिलं होत.
हां हां.
ते ती जीौ ते जे कौंडण्यपूर आहे ते अमरावतीमध्ये येतं.
हो का.
हा.
मला नाही आयडिया ती म्हणजे मी पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकते.
नाही आपण कृष्ण भागवत वगैरे मध्ये ऐकतो ना.
हा हा हां.
हम्म तर. ते कुंडिनपूर म्हणून होतं कुंडिनपूरचा तो राजा होता.
हा हा हा.
मी आणि त्याचा मुलगा होता जयद्रथ नाही जयद्रथ नाही्. आठवत नाही आता नाव.
ह.
तर हा म्हणजे आहे लक्षातच आहे चार अक्षरी आहे पण ते आठवत नाही. तर. रुक्मिणी त्या कृष्णाला पत्र लिहिते कि मला म्हणजे. घ्यायला ये म्हणून आणि मग ते. ते भुयारी मार्गात ना मग कृष्ण पळवून देतो रुक्मिणीला. अशी आख्यायिका आहे.
अच्छा आ. नाशिकला तर ते सीतादेवीचच ते आहे गुफा वगैरे पंचवटीमध्ये तपोवनमध्येध्ये.
हा ते.
तर तेच हा तेच खूप फेमस आहे अगोदर आणि आता तर ते. त्र्यंबकेश्वर वगैरे आणि बाकीचे पण आता. नाशिकच्या आजूबाजूला भरपूर असं म्हणजे प्रतिबालाजीचं मंदिर झालंय. आता हे झालंय आसामचं ते कोणतं. कोणतं मंदिर आहे ते फेमस नाही नाही जगन्नाथ नाही. ते यवनीचं काहीतरी मंदिर आहे ना.
अच्छा काम आख्या देवीच.
हां कामाख्या देवीचं.
हु हु.
आताच आम्ही जाऊन आलो परवा. इथे निफाड जवळच आहे निफाड पासून अठरा किलोमीटर. गो आमच्या ते मामाजेस. फॅमिली अचानक बोलली मलाही आयडिया नव्हती की इथे असं काही मंदिर जाणार.
हा हा.
आणि अजून काहीतरी भरपूर एक त्र्यंबक रोडला प्रेम मंदिर म्हणून झालंय. कृष्णाचं जे वाटतं.
हा हा बरेच लोक जातात भेटीला आमच्या अमरावतीथे पण. बरेच जाऊन आले.
नाशिक म्हणजे देवस्थानासाठीच प्रसिद्ध आहे.
हो हो आणि मंदिरे खूप सुंदर मंदिर आहेत.
खूप सुंदर मंदिर आहेत आणि जुने पण आहेत ना पण काही काही मेंटेन केलेत काही मेंटेन नाही केलेत.
अच्छा!
मसू जात आहे.
हम्म
आणि थोडंसं हे पण असतं ना का ही देवी पावली ते देव पावला मग लोक श्रद्धेने अजून जास्त. येतात जस हा नवशा गणपतीला अगोदर काहीच गर्दी नस याची
हा हा.
आता त खूप गर्दी असते. नवसाला पावतो म्हणून माहित असेल कदाचित
नाही् नाही माहिती मला. ओझरचा गणपती तो भाऊ होता त मग ते बघितलं होता आम्ही फक्त.
इकडे गंगापूर रोडला आहे तो त तो तिथे. पहिले गर्दी नसायची आम्ही अगोदर जायचो ना आता खूप गर्दी असते. हा आणि आता पहिले बाहेर होतं आता त इतकी सिटी वाढली का ते मध्यवर्ती ठिकाण आलं.
हम् ह
म्हणजे चालू चालू असं वाटतं का अरे आपण दोन मिनिटात पोहोचलो अगोदर असं वाटायचं अे खूप दूर चालोरे.
हा मोकळ होत सगळ तर आता.
नदीच्याच किनारी होत तर मोकळ मोकळ वाटायचं.
हम्म
पण आता खूप. मोठ्या बिल्डिंग्ज वगैरे झाल्या टॉवर झाल्या लिटरली मला वाटत एका मजल्यावर पाच. कोटीचा अस काहीतरी तो प्रोजेक्ट आहे. तो तर एक्झॅक्ट त्याच्या शेजारी आहे हो.
ह ह
कारण की आमचे ते नातेवाईक आले होते तर त्या ज्या बिल्डरकडे गेलो होतो ना आम्ही..
ह् ह्.
त्यांच्या फ्रेंडच येते प्रोजेक्ट तेव्हा मला ते कळस. वन फ्लोर वन प्रो असं हे आहे म्हणून
हम्म हूं -
आता ज्यांच्या बजेटमध्ये ते घेतील.
हो ना म्हणजे आपल्याला ऐकूनच हे होते.
हा नाशिकमध्ये त आता मुंबईसारख्या टॉवरचे खूप कॉन्सेप्ट झालीये.
अच्छा
जे र रिसेंटली असं फिरण्यात आलं ना
हं
ठीकाणात त्याव एकामुळे असं आम्ही सर्च करत होतो आणि ते फिरण्यात आलं म्हणजे तेव्हा ते लक्षात आलं का नाशिक एवढ्या प्रमाणात डेव्हलप झालाय.
हं हं
का मुंबई सारख मजे टॉवर डायरेक्ट वरतीच फॅसिलिटी सर्व जिम पासून झुंबापासू सून म्हणजे मुलांना स्विमिंग पासू सर्व सर्व
हं हं
तर चांगलं आहे ते कन्सेप्ट पण पहिल्यासारखं गेलं ते आता
जावून
म्हणजे मुलं मोकळे खेळायचे
म तेच ना आता ते राहीलच नाही हूं हूं फ्लॅट म्हणजे सगळं विश्व होऊन जातय ते एक
हा बदललाय सर्व
सगळं सगळं बदलय आणि आपण आप पण अशी जनरेशन आहोत. की आपण म्हणजे ते जुनं अगदी सायकल चालवणं, गिल्लीदांडू खेळणं, लगोऱ्या खेळणं कंचे हे पण बघितलं आणि आपण हे आता डिजिटल वर्ल्ड जे आहे हे पण बघतो आहो
हो आपण अ चांगलं फूड पण खाल्लं केमिकल वाल असं काहीच खाल्लं नाही आपण नॅचरल फूड पण खाल्लं आणि आत्ताच ते पर बर्गर पिझ्झा ते पण
हं हो हो हो हो
पण असं एक त ते शेवटी जे पहिल्याच होतं ना फ्रेंडच्या घरी बिंधास्त जा
हो.
आई वडील बघायचे नाही कुठे खेळताय कुठे काय कर काय येतील घरी दुपारी संध्याकाळी आता मुलांना म्हणजे घरात कोंडूनं ठेवण्याचे प्रकार चालेत.
हो ना हो माझ तर असं त म्हणजे की आता मी आधी माझ्या मैत्रिणीकडे जायची त्यांच्याकडे घरी ते मोर, ससे वगैरे होते मला नेचरची खूप आवड असल्यामुळे मी ते बघायची आणि मग घरी यायच
हा हा
आ घरी यायचीच नाही कधीच मी सरळ
नाही आता तुमच्याच म्हणजे तुमच्या मुलां मुलींचे लग्न झाले असेल त नात नातू असतील
किती म्हणजे त्यांना घरातच ठेवावं लागतं.
हो हो.
नाही तुम्हाला म्हणजे बाहेर फक्त क्लास लावा. तुम्ही डान्स क्लास लावा. स्विमिंग क्लास लावा. आणि त्यांच्या मागे जा पण असं शेजारच्याच्या घरी आपण नाही सोडत आता. पहिल्यासारखा. काही ठिकाणी असेल पण अजून म यत सिटीमध्ये तर हाच प्रकार वाढत चाललाय.
हो ना बरोबर हाय, कारण की भयानकच आहे न सगळं ऐकायला जे येत ते.
हा खरंच आहे.
हम्म हम्.
म्हणजे आता आमच्या समोर रेंटने राहत होते तर त्यांचं लहान बाळ
हा.
ते फक्त आम्हीस दरवाजा कंटिन्यू उघडा ठेवायचो तर ते आमच्याकडे यायचं कशाला म्हणजे दुसऱ्यांना ट्रस्ट वाटायला पाहिजे, गेले ते आता. पण असं त्यांना ते ट्रस्ट वाटायला पाहिजे आपल्याबद्दल हे एक टेन्शन असायचं नाही ते येतंय स्वतः कडी वाजवून. त्याला इकडे यायचं तर दरवाजा उघा ठेवायचा म्हणजे त्यांचाही उघडा आणि आपलाही उघा राहिला पाहिजे.
हो हो, बरोबर आहे.
म्हणजे एवढी काळजी घ्यावी लागायची.
नाही खूप बदललंय सगळं.
खूपच.
म्हणजे बाहेर आपल्यासारख्यांना सुद्धा फिरायला थोडसं सं रात्रीचस हे वाटतं.
म्हणे निघूच शकत नाही आपण आधी कसं होतं ना. कि, जाऊ शकत होतो कुठेही, कसही. हा तर रस्त्यानी चालता नाही असं खूप ऑकवर्ड वाटत. ती, हाय ना.
म्हणजे, आ आता आमची आमची जी सोसायटी आहे सर्व नातेवाईकांचीच आहे. ह्या बाया बारा एक एक वाजेपर्यंत सगळ्या खाली गप्पा मारायच्या आणि ही शेतात होती तेव्हा बिल्डिंग. म्हणजे तेव्हा काही नाशिक डेव्हलप नव्हतं.
हा हा.
शेतात होती भीती नाही वाटायची, आणि आता हा एरिया इतका डेव्हलप आहे.
हम्म.
कंटिन्यू रात्री पण गाड्या चालत असतात एकदम मध्यवर्ती बाग म्हणतात ना अशा याच्यात आहे.
हम् हम्.
तर आता दिवसा भीती वाटते त्यांना.
हो का.
हो कारण की माघे ज्या रोडला असे म्हणजे मंगळसूत्र वगैरे खेचण. म्हणजे एवढा गार्ड वगैरे असतात चालू दुकानं असतात. तरी पण, म्हणजे गाड्या ठोकून जातात, लिटरली घरासमोर गाड्या म्हणजे, ठोकून जातात गेट च्या बाहेर, म्हणजे, एक दोन तर मेले आमच्या गेट समोरच, एवढा रोड चालतो, आणि स्पीड न येतात. स्पीड ब्रेकर नाहीय, वन वे करायचं हे नाही आहे. आणि सर्व्या शॉपच्या गाड्या रस्त्यावर असतात.
हो हो.
खूपदा तर टक्क क्कर होता होता वाजत समोरचा म्हणतो गाडी चालवता येत नाही का, म त्याला सांगावं लाग तर माझं घर इथे तुझं कुठे आहे?
हा हा.
म्हणजे अशी सिच्युएशन झालीये.
हं ह.
ह आणि लोकांना संताप खूप यायला लागलाय आता
तेच तर म्हणजे पेशन्स नावाची गोष्टच नाहीेये.
हा.
अहं.
म्हणजे रस्त्यावर एवढंस काही झालं क मारामारीला उतरतील. नाही तर काहीतरी करतील असं नाही तर उद्धट सारख बोलून तरी जातील. आणि आपण अशा ह्याच्यात लहानाचे मोठे झालोय तेव्हा आहे ना माणुसकी होती.
खरंच आहे.
म्हणजे लोक एकमेकांना साथ द्यायचे तर आपल्याला हे. थोडस ऍक्सेप्ट करणं जड जात आहे.
हम्म एक्सेप्ट करणं आणि हम्.
त्याच्या मुलांना काही वाटत नाहीये त्याच्याबद्दल
नाही.
त्यांना असं वाटतंय का हेच होतं.
हा असंच बायच असते असं वाटते त्यांना
आता तुम्ही पण लहानपणी मामाच्या घरी वगैरे गेले असेल काकांकडे प्रत्येक सण साजरे तेव्हा किती आपुलकी असायचे ना आपल्या मामी काकी असं आजी आजोबा आता ती कन्सेप्ट खूप कमी झालीया.
खूपच खूपच एक तर मुलं एकटी एकटी मुलं एकटी एकटीच आहे बहीण भाऊच नाहीत त्याच्यामुळे पण संवेदना एकदम कमीच